हॅलो! काय करताय?
स्वयंपाकच चाललाय.
बरं आहे का तुम्ही.
हो तुम्ही.
मी पण मस्त काय चाललंय मग जेवला की नाही?
जेवन करतेय‌.
होय का हा ह ह आमचा आत्ताच नाश्ता झाला बघा म्हणलं ना आज नक नको जेवण करायला डायरेक्ट रात्रीच जेऊया.
काय नाष्टा.
खिचडी खाल्ली ना मग पोट भरलं बघा जाम त्याच्यामुळं म्हल आ रात्रीच करूया.
बोल. एकच मिनटं थांब हा थांब एक मिनिट याच्यात म्यूट ऑप्शन नाहीे आहे का?
नाही हो.
बोल. बोल.
बोला.
हम!
काय करताय? तुम्ही कुठे फिरायला गेलेला की नाही?
हॅल्लो! हॅलो!
हॅलो!
हॅलो!
तुम्ही कुठे फिरायला गेलेलं की नाही?
अग कस काय ग साधा कॉल कर की!
कार्या वर चालय का?
काय चालू आहे.
कार्य कार्या वरर्ती.
हा हा व्हॉईस जातो म्हणते वाईस.
हॅलो! हा मग कुठे फिरायला गेलेला कि नाही?
कुठेच नाही गेल तुम्ही कुठे गेलेलात का?
काय नाही बघा आमचं प्लॅनिंग चाललेलं की जायचं. आता म्हणजे इकड कोक-कोकण साईड ला म्हणजे गणपतपुळे वगैरे.
कुटे? म कधी?
आता बघूया ना हूं आता ट्रीप ठरवायची मग तुम कुठं, कुठं जाऊया मग तुम्ही सांगा की.
कुठ होता चांगलं होटेल.
आत काय आता पाऊस. पडना झालंय मग काय हूं पण आता बघा पाऊस अ आधी तरी इतका पडत होता ना, आता पडनाच झालाय बघा.
हूं ते भारीय त्यांच्यामुळे. त्याच्यामुळे पाऊस पडेन.
हूं वारीत कशी आता बघा आत आळंदीत तून वारी निघते एक ना. सासवडते नंत हा बरबर. हूं पण अहो इंद्रायनी न दिला पूर आलेला, आणि त्यानंतर बरबर ज्या दिवशी प्रस्थापन होत त्या दिवशीच अ हे झालं ब घा का बरबर पूर आल्यानंतर ती अ वसली.
होय!
हूं माहित आहे का तुम्ही न्यूज अ बातम्या वगैरे बघितल्या की नाही?
नाही एवढं काय बघितलं नाही.
हा हा हा बाकी काय मग.
मध्यंतर काय ते बोलत होते कि ते काहीतरी बांधलं होत ते सुटलं वगैरे काहीतरी पाण्याच्या ह्यानी.
हा बर बर. अहो ते बॅरिगेट होते नंतर ते लावलेलं सगळं हे झालं.
पण बघा की म्हणजे कसं ज्या दिवशी प्रस स्तापण आहे त्या दिवशीच नदीचा पूर गेला बघा. कसं असतंय ना माणसांची देवावर श्रद्धा. म्हणजे विठ्ठल आहे तर सगळं आहे.
हूं
हूं! काय, कायल अहो तुम्हाला माहित का, तुम्ही ती न्यूज बघितली का? म्हणजे वारीला गेलेल्या
हा मृत्यू झाला काहीतरी कुणीतरी कशानतरी उडवलं असं काहीतरी आहे का?
हा हा हा बरती जाऊ द्या ऐका की मी काय म्हणता की माहं तर म्हणजे वायका वगैरे म्हणजे ज्यांना असं इतर वेळीस चालायला पण येत नाहीत. तरी पण त्या विठ्ठल नामाचा जप करत जात असत्यात बघितले ना तुम्ही.
हो बघितल आम्ही.
ती किती श्रद्धा असते हूं म्हणजे कस आजी मेन जी वारी निगती तिकडून आळंदीतून
ह
हूं तिकडून निघती बघा आणि गा छो ट्या छोट्या गावातून मग परत माणसं जात असत्यात तिक म्हणजे जॉईन होत असत्यात. वारीला जाऊन
दिवसाचं त्यांनी ठरवलं नसतं किती चालायचे वगैरे किंवा काय, काय गाडीतून पण नेतेत पण त्यांचा टप्प असतो ना तेवढं तिथे मुक्काम वगैरे करते भरपूर जणांकडून योग हे असत नाही का दान धर्म करतात
बरोबर तेच मी तुम्हाला म्हणणार होते दान धर्म म्हणजे चांगली गोष्ट आहे की एखाद्याला अन्न पुरवणं किंवा
हा ते ज्या, ज्या बायका आहेत ना जात असतात ना तर त्या त्यांच्याकडे असतं जीवण
म्हणजे आपलं कसं कि अ जास्त म्हणजे आपला किती आपण हे कमवतो त्यातला आपला छोटसा वाटा दान धर्मात हम्म ह मग तुम्ही जाता की नाही वारीला
ह आम्ही नाही जात
हा, हा, हा एकादशीला आओ इकडं गावागावातून बारक्या मुलांचे डिंड्या निघत्यात एकादशी दिवशी आहे ना आपल्या म्हणजे आपल्या शाळेत कसं बघा हे व्हायचं दिंडी वगैरे निघायची हम्म
विठ्ठल रखुमाईच
हम्म छोटी छोटी पोरं नटलेली असतेत तुळशी घेऊन वगैरे मग कोण मीराबाई बनत नंतर कोण संत कोण तुकाराम बनत
हो
आणि वेगवेगळे असे संत बनतेत
हो
हम्म
हो
मग तुम्ही शाळेत असताना कुठलं संत बनलेला की नाही
सोयराबाई
सोयराबाई बनलेला मी एकदा रुक्मिणी बनली एली म्हणजे तुम्हाला माहिती का चौथीत, चौथीत असताना
चौथीत हा मला वाटते पाचवीत नव्हती पाच राऊत मीस होते तेव्हा का? कधी ओ साळुंखे सर होते का तेव्हा
नाही हो देशमुख मिस होत्या आपल्याला हा बरोबर बरोबर
चौथीत बनले असेल पाठ पार्टनर कोण होता ओ तुमचा
नाही माहित ओ तिथे एवढं काय लहानपणीचं आठवतं का
तुमच्याकडे
नाही
मला वाटत श्रेयश होता का नाही श्रेयश नसेल उणच पाहिजे होता
बरं बर नाव अहो नाव नाही घ्यायचं कुणाचं
तुझ्या आणि ठीक हाय.
हूं चालते मग बाकी काय चाललंय तुमचं तुम्ही कुठे फिरायला गेला होतां की नायं
आमच्या इथे गेलो होतो चाफळ राम मंदिर परत
अहो तिक म्हणजे तुम्हाला माहितीये का तिकडं रामबेट पण हाय ना जिथं शिवाजी महाराजांच्या नि त्यांची भेट झालेली बघ बघा रामदास स्वामींची
आहे की
हम्म आणि अ राम मंदिर पण खूप फेमस ये ना चाफळचं आणि तिकडे म यात्रा पण भरती मी असं ऐकलेला मोठी अ ह्याज्या दिवशी कुठल्या दिवशी ओ मी विसरलेच रामनवनी आणि संक्रांती वेळेस पण असते ना मोठी असं मला कळालेलं संक्रांती वेळेस पण मोठ ठी यात्रा असते हा म्हणजे दोन टाइम ला यात्रा असते का?
हम्म बायकांच सण तिकडच ना मंदिरातच करत्यात सगळं
त्याच्यामुळे
हम्म बरोबर आणि काय काय असतो तिकडे गेल्यानंतर म्हणजे रामनवनी दिवशी बाय तिथ काय करत्या तिथं ववसा वगैरे असतो का?
संक्रांतीचा ववसा असतो राम मंदिरमध्ये
नाय ओ म्हणजे आमच्या इकडे तसलं काय नाय ना म्हणून एवढं माहित
राम नऊमीला ते पाळणा वगैरे हलवतात बारा वाजता जन्म असतो ना रामाचा बारा वाजून गे
अ सकाळच्या की रात्रीच्या
दुपारच्या म्हणजे सकाळच असतं ते पण हे दुपार चं केलं वाटतं बारा वाजून कितीतरी मिनिटांनी म तो पाळणा जो खाली असतो ना म त्याच्यात रामाला बसवतात त्या पाळण्यात म आणि तो वरती तो असं पाळणा हालवतात.
खूप गर्दी असते ना तिकडं
हम्म त्या दिवशी खूप गर्दी असते बारा वाजताचं परत नंतर यात्रा वगैरे भरती मोठी वगैरे पालख्या वगैरे असत्यात. परत अ कार्यक्रम ठेवत्यात गावात परत आतिश भाजी म्हणून दोन दिवस असत रात्र म्हणजे ते आणि रथ म्हणून पण असत. की अ ते रामाची मूर्ती ये ना रथात बसवतात आणि पूर्ण गाव गावाच जे हे ये न मंदिराच्या समोर पूर्ण तिथं इथून फिरवतात.
हूं हूं हूं तुम्ही तुम्ही जाता का ओ
तो सकाळचचं साडेसहा वाजल्यापासून चालूच असत.
होय.
हूं
हा हा हा छानच की मग मज्जा येत असेल ना ती कुड आणि बायकच असतील सगळ्या तिकड हाय ना?
माणसं पण बायक पण सगळेच संक्रांतीच्या वेळेस सगळ्या बायकच.
हम्म बरोबर बरोबर. चला मग, बाकी काय चाललंय मग तुमचं आणि?
जेवण बनवायचंच चालू आहे.
होय काय बनवताय?
बटाट्याची भाजी, चपाती
होय.
हम्म. तुमचं काय चाललं?
काय नाही बघा आम्ही जेऊन आत्ताच बसलेलो नाश्ता केला बघा आणि बसलोय.
जेवन
जेवण तेच की तुम्हाला म्हणलं की खिचडी खाली मग म्हणलं जेवण राहू द्या आता बनवायचं रात त्रिच बनूया.
हम् हम हम्.
हम्म.
हम्मं चालतय मगं चला मगं मी जेवणं बनवा तुम्हीं मी थोड्या वेळात करते, मगं तुम्हांला परत कामं झाल्यानंतर. तर हा चालतय चालतय चला बाय बाय हा.